हॅलो जरा जोर कि बोल हॅलो
हॅलो बोल तो
जरा स्पीकर पर तो फोन कर तेरा आवाज कि आता नही क्या
अगे माझ स्पी फोन माझ्या फोन फोनचा स्पीकर खराब झाला का
आत्ता हे आलत बघ तसं बोल
फोन निचेे पकडणे लगतय गे
आवाज श काय
त्याला खाली धरायला लागतय फोन खराब झालाय
आवघड हाय ओक ओक सगळ मला कळना झालय पैसे कमी आल्यात
किती आल्यात
चांगू पहिले चार टास्कचे चार कॉल केले तेव्हा मला तीनशे वीस आलतील मग त्यानंतरचे एक केलो त्यानंतर एक केल्यानंतर तुझी कोण सत्तर रुपये आले काय आणि आता मी चार पाच केले त्यानंतरची पाच ला फक्त एकशे चाळीस रुपये दाखवाल एकोणचाळीस
तस कस ते
काय माहित बाई
तू तू ते पाच कॉल प्रत्येकाला वेगवेगळ्या लावलीस वेगवेगळ्या नंबर ला सेम नंबरला लावलं ना तर बहूतेक ते कमी पैसे येतात
काय माहित बाई
तू पहिल्यांदा ते टास्क केली तस ते पाची वेग वेगवेगळ्यांना लाव् ना अ मग त्यामुळे ते पूर्ण पैसे आलेत नंतरचे जे तू तस लावलंस ते
अरे असं कसं खरं तेनिच म्हटल्यात ना पाच व्यक्तींना असं लावा म्हणून
संभाषण काय माहिती संभाषणावर पण असतय संभाषणावर पण असत ना
आवाजच ये ना बाई तुझं काय ऐकूच ये ना मला कायचं
संभाषणावर पण असत ना
असं काय नसतय
काय माहिती म
तर आता मला किती एकशे चाळीस रुपयेच कस काय आल्यात मला हेच कळणा झालंय
तेवढं तर आलंयत बघ मला तर काहीच आलं नाही
हा तू पाच टास्क कर की मग येतात आता पाच एका टास्कच येईल बघ तुला तिथे पेंडिंग दाखवते युपीआय भरलीस
यूपीआयचं भरायचं पण येना झालय
मग हे पाच टास्क कम्प्लीट कर आणि पाठव मग तेव्हा तुला येते तिथ पैसे साईडला दाखवत बघ ओपन केल्यावर कार या
हम्म
तिथं बघ किती झाल्यात
मम्मी काय करायल्या
मम्मी तिचं सिरियल बघत बसलं दिवसभर
हम्म हम्म
स सिरियल चालवाय केवा बाकीचं काय
हा हा ह
तिला काय काम यत
हम्म
मालिकाय तू काय करालास
काय नाही बे पडलेलो त्यांने गेले डॉक्टरला
चहा पेलज
नाही अजून
हम् ह इका न की तुला सांगितलेस
नाही सांगितलं प वेळच नाही मणच झाला मला त मी
आवाजच काय ये ना आवाजच काय आहे ना झाला
कणी मला चक्करती नाही आहिलं त्यामुळं मी सांगालच नाही फोनच नाही केला तरत तुम्हाला स्वयंपाक करायचा असतोय
दावाखानला जाऊ मी
हाज तर ना अजी मेर स्क्रीन च बंदुई आ
हम् चाल ते मी पण लावलं ते मी मी कॉल लावले काय होत नाही मी झेंड करणार
हा हा
हम्
जाण काही सळे फज्जरही त उद्या सकाळी आता दवाखान्याला जाणार आहे
कस नाही गलो न रा म्हणला उद्या जाऊयाता उद्या जाणार
हम्म चला चला आणि मग कॉलेजच बघितलं
ह एकग अग ती सीईटला मोडीि सडीला कमी मारग पडल्यात कस कस
होत काय रमिशन ऐ ली फेरी लागत नाही
तिथ पैसे लागतय पैसे भरय नको तू आहे हम् काय भरतात प
तुमच्या युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन बघ सांगलीच्या
ह
चांगली ज युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन बघा त
चांगली युनिव्हर्सिटी आहे सांगली सातारा कोल्हापूर याची एकच युिवर्सिटी शिवाजी युनिव्हर् त सिट
तुमचा कायच आवाज ऐकू आहे ना बाई
सांगली कोल्हापूर आणि सातारा यां एकच युनिव्हर्सिटी आहे ती म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटी
तुमचे भारती विद्यापीठ आहे ना
ती युनिव्हर्सिटी नाही ती शिवाजी युनिव्हर्सिटीच्या अंडरच येते आज फक्त त्याचं नाव भारती विद्यापीठ आहे
हा पाच जिल्ह्यांची एकच युनिव्हर्सिटी असते ना म्हणजे मग आपली कोल्हापूर युनिव्हर्सिटी आहे
कोल्हापूर सातारा सांगली याची एकच युनिवार्सिटी ती म्हणजे माजी न प क बरोबर
आणि काय मग जरा जोरात बोल खरोबर कायच आवाज ऐकू ये ना
अगं मी जोरातच बोलते माझा फोनच खराब आहे जर मी फोन घालाला चिटकवला ना मग त तुझा कॉल कठ होतो म्हणून मी काय कर केलंय जरा असं हे के ह
ह जरा कानाला एवढं चिटकवायचं नाही फोन जरा खाली धरायचं
अग खाली खालीच फोन फोन मध्ये फक्त खालीच बोलणं ऐकू जात त्यामुळ खाली प वरती थोडं करूनच बोलावं लागतं
खुली हायस तू
ह
माझा फोन खराब झालाय ग
हम्म
तो जेवा पासून तो गटरीत पडलेला त्यानंतर एकदा हा गटरीतच पडलेला त्यानंतर मग पडला मग ते जर जे क्लनिंग करायला दिल ना तेवा पासून तसाच हवायलाय
हम् अवघड हाय म
हम्म
आणि काय
हा ना
मला तर कळना पैसे एवढं कसं काय कमी आलंत ते
आता मला ना कुणाच्या तर दुसऱ्यांच्या वून फोन लाव की तुझ्या त्या एकटीला फोन लावला ना आता म्हणजे तीनच टास्क बाकी एक टास्क तर झिरो चालाय
आता यानंतर मग ममी ला होतस काय
हा चालते क
बरबोल
हो
तुझ्या फोन मध्ये डाऊनलोड करतो
आ मम्मीचा फोन तूच घे आणि
तू बोल आपल्या लँग्वेज मध्ये बोललं तर चालते आता काय प्रश्न उत्तर काही ये ना झाल्यात. चालतयं तेच्यानुसार आपलं रेकॉर्डिंग ऐकून आहे का नाही ते फक्त युद्ध करण्यासाठी बघतात. एवढं काय नाय
कशा झाली बघतात.
ते रेकॉर्ड होते. त्यांना ते ए आय ऍप बनवण्यासाठी पाहिजे आहे. वॉइस हा त्यासाठी तेनी घ्यायल्यात.
हा हा हा.
समजलं.
हम्म
असा विषय आहे. मला खरं कळणाच बाई मला एवढं
चालते. अग तू तुझा कॉल झाला ना तर मम्मीच्यात डाउनलोड करून घे मला जेव्हा फोन लावायचा आहे ना तेंव्हा मी लावते मग काय तुला सांगते मी होैस तस चालत की नाही मला माहतीच नाही ग.
मम्मीच्या फोन वरन एकदा लाव. पैसे किती आहे तिथे सा मनी मध्ये दिसतयं ते पेंडिंग किती आहेत बघ.
कुठं दिसत ते मला काय माहिती नाय
आता यानंतर मम्मीच्यात डाऊनलोड करतो आणि फोन करतो. काय
हम्म हम् चालतंय.
मग मम्मी बरोबर बोल त्यानंतर मग अनेकदा मला रात्री एकदा फोन कर.
मग अजून एक राहतयचं की
मग एक राहतंय ते मला कर की आणि परत समजलं.
नाही मम्मीचा तू फोन घे मम्मीच्या फोनवर दोन वेळा करतो आणि तुला एक वेळा करतो.
आ मम्मी बरोबर बोल मग तू.
हम् चाल
चालतयं. आपल्या लँग्वेजमध्ये बोलल तर चालतयं की एवढं काय नाहीेये
कोण सांगितलं ते
हा
आपल्या लँग्वेज मध्ये वगैरे
अरे लई भाषा आहेत. तिथ प्रश्न उत्तर येत होती त्यांनी काय विचार तुमच इंग्लिश इंग्लिशमध्ये बोलला का कुठल्या लँग्वेज मग इंग्लिश नाही बोललो तुम्ही इंग्लिशमध्ये बोलला का नाही असं दोन मग उत्तर होय का नाही मग नाही केल्यानंतर पूर्ण भाषा येत होती तेलुगू, हिंदी, मराठी, इंग्लिश, कन्नडा तेन असे पूर्ण मग त्यामध आपण सिलेक्ट करायची हो तिथ मराठी येत होती मग आम्ही मराठीला क्लिक करत होतो. खर तर प्रश्न उत्तरचं येना झाल्यात मग चालतयं आता
समजलं. तिथं काय असंच लिहिलं नव्हतं की आप हेच भाषामध्ये बोला असं आता आपली पण एक भाषाच आहे ना
हम्
समजलं काय
काय माहितीय
अरे हो या नुसत बोलण्यावर ना आहेय ते
हम् हम्
तू बोल काय होत नाही फक्त शिव्या द्याय च नाही
हा
आत्ता लावणार काय मम्मीच्या लावणार
तररी बारा मिनिट होतेय देख
हा होत ठेवत
कट होते ना आप
नाही ठेवतो
के घ दो मिनट रे थम